काय झाले.
का नाही हो मित्राशी वर बसलेलो.
जेवलीस
जेवन बसले पाह
अ काय ऐकू येना जरा रेंजला ए की काय म्हणलंस तु.
नाही ऐकूच येईना तुझा. काय म्हणालीस. हॅलो आ जरा आवाज अडकालाय. नाहीईच हॅलो आवाज अडकलाय आहे. हा बोल
अडत
ह तनी टार
आता तेच विचारा आलोये प्रोजेक्ट झाला का तुझा.
माजा
हम्म.
कुठला?
आपल्याला दिलता तो पी ई चा.
अजून मला माहित कुठ? कुठ काय,? ते बरं झाला फोन केलं काय कराच सांग मला.
हम्म तु का झोपलेलंस कनी गांजा फुकून बसलेलेस कनी त्याच्यात.
कुठलं?
कुठल्या जगात ये ते तुलाच माहीत. नाही अरे ते हम्म आपल्या कुठल्या तरी एका स्टेडियम शेडियम आहे की नाही आपला. जिथं मॅचेस होत्यात बघ आयपीएल म्हण वर्ल्ड कप म्हण. तिथली तेची माहिती ती लई नाहीत. अता त्यो नरेंद्र मोदी शेडीयम हाय माहिती आहे काय? क्रिकेटच्या माहितीच ते त्याच्या माहिती तिला हे घे.
बर काय?
मग मी फिफाच्या हेजावर लिहणार आहे बग.
म्हणजे बाहेरच शेड घेऊन.
हम्म. मी काय, मी काय चित्र काढणार आहे सोड पाच. आणि म खालती माहिती लिहणार हाय जास्त लिहायची नाही ह. तेवढीच लायची ठराविक म्हणजे एक पासा ओळी.
बर.
जास्त करत बसाय नाही सर बोलल्यात.
बरं म्हणजे नेमकं काय घेण आता कुठली टीम घेणार म्हणजे टीम बिम काय?
तस टीम नाही आता एकच घ्यायचं. जरी म्हणजे आता फिफ्फत कुणी काय आता आयपीएल घेतलास आयपीएल मध्ये कुणी ह्या वर्षी घेतला कप.
बर.
त्याच्याबद्दल माहिती लिहायची मग आता मी सिफा ची लिहणार. फिफाजी मा दोन हजार बावीस ला झालीती मॅचेस. तेच्यात अर्जेंटीन टीनाच्या टीमने घेतलेला कप.
बरं.
ते लिहायचं त्याच्यात.
हा हां.
अस नाही गं म्हणजे काय असते गेम ची जण माहिती लहायची. चार्जिंग किती. प्लेयर खेेळत्यात खेळाडूनी तर. कसा खेळ. े आगस्ट एकटीन तिलालाव काय मारदा बारक्या पोरां सारखं कप हरड ला दिला
म रिपीट झालालती काय म्हणजे आता तू घेतलंस मण मीच परत त घेतला तर तेच घेतते मी पाचजार
फिफाजच लिणार मग ते चित्र काढणार का चित्तवणार मी तर काढणार आहय चित्र
काढणार आहयस काय हम हम. बरोबर ठीक आहे बघुया मला जास्त चित्रकला काय येत नाही मी प्रिंट काढ प्रिंट चालत्या ना.
चालतय प्रिंट पण चालत्या सोड. तेवढं काय नाही मी सांग पाठतोत तुला ती प्रिंट काढ त बरं पडत रास्ते खेळ प ना आहेेत मी काढणार आहय बग मी मी फिक लहिणार आणि त्याच्या बरोबर फिफा वर्ल्ड कप ची ट्रॉफी काढणार नाही दोन हजार सव्वीस लिहिणार. सव्वीस अस लिहणार आणि काढणार
बर. अ आणि. त्याला कुठल्या कागदावर बिगदाव करायचाय
आपला तो प्रोजेक्ट पेपर ब्लॅक अँड् व्हाईट
हम्म
त तेज्यावर.
आणि ते केवढी माहिती तरी एक दोन पान तीन चार
आता एक एका पानावर पहिला खेळाचे सगळं पहिलं चित्र येणार ह्या पानावर त्याच्या खालती येणार थोडी एक पान तरी पाहिजेच रे. सर बोलल्यात पास सहा ओळी लिहीत बस पण उद्या त्याला जास्त मार्क तेन भेटणार तुमला तेवढच मार्क भेटणार. पाचशे दहा दहा बारा पान लिहला असेल तरी त्याला मार्क ते तेवढंच भेटणार आणि एक जरी पान लिहला तरी तेवढच मार्क भेटणार.
बरं आता केवड लिहनारस
मी एक पण लिहणार तेवढं म्हणजे जास्त किचकट करत बसत नाहय नाहय बा जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लकर मी संपवणार ते
हम्म हम्म हम् बर ठीक आहे तुसारखंच करूया वेगळी जरास नुसतं माहिती काय मोबाईल वरन घ्यायची ना
तुला हे सांगा मजा क्वालडे झाली आज
काय
आज गावाला आलो रे
हा
हय आणि शेवाढ जरा पुढे कणी त तेव्हालेच थांबलेलं अंदर लागी थांबमंडी इडे होड बर म्हणलं गेलो म्हणजे रस्त्याच्या मध्ये झाल सोडते मी घा जाणार ो घुमो पण ते रस्तच्या मध्ये ऊभा रहा मग लो साईडला हेइन थांबवली हेली ह.. लाला तिन क्यू दाखवलं नशी वलायच लायसन झालं मझलायसन दाखवलं
हा
नंतर म्हणला मी द गाडीला कि मारली तोपर्यंत तिनं पुठ नंबर बुरबेड, आई शपथ म्हणलो. आणि तरड बर हा गडे क मागे कुठं जाणार नंबर पिकडव नाही म्हणला आता मलं सर कराय टाकल्या म्हणटलो अजून तो करणारा पण द ना अजून
हा
असं असं म्हणलोय घरात फोन लावली झाली की पाय ते टायमिंग नाग फुटलं तिथंच पंधरा मिनटं गेलीत किती दिवस झाले म तिला सांगून आणि तू अजून खरायचा आहेस
हम् हा
बर बर म्हणलं, म विचार गेली कुठ निघाला का निघाला, मझ्या मते की नी त्याला शंभर टक्के वाट आम्ही पळून निघालो ह
हा हा ह मग म्हणून आणि कोणत दुसरं असत तर घरातली पकडत नाही.
नाही जर पप्प असले अस्तीत किणी, तरी काय झाल नस तस एवढं. मम्मी असली असती तरी पण. पण ते कसं वाटलं माहितीे जरा वेळ ग तू वाटलंय रे ते. म जरा. अ अ अ अ अ अ मा माझ जरा ते आयसन्स घेतलं. आणि दिदीचं पण लायसन होतं. मग दोघांचं पण चेक केलं.
हम्म हम्म.
घेतलं भाग. म मला मनला. काय नाही धवा धवा शंभर टक्के भावा, ते श हे झाला तला वेगळा हे झाला. ते असं म्हणाय नाही हा तोंडावरन तेचा वळकालत कानी त्यांन थांबून घेतलेला तेन. आणि आमस हा तस झालं शाण्याविषयी. हम्म मी भाव्हा गाडीवर हा मला पहिला काय कळालं नाहीय, नंतर शेवाडी नंतर जरा असं पुढे जात दोन गाव सोडलीत मला. लक्षात आलं असं काय केलं हसल तेन असं हसल का, आमच्याकड तेला आहे हे बघितल्यावर. मग नंतर लक्षा तला शंभर टक्के संशय वेगाला आला असणार.
तेच. तरी नशीब.
आई शप म तो म्हणतो नशीब दिदीकडे नाहीसं म्हणतो.
होय.
होय. परत मदतीच्या. नाही तर मग काय. ते.
मग काय सगळ्यात सगळ्यात चौक कशा
होय. थांबवलेलं शहाण्या तिथं अर्धा तास, थांबलेलच तरी आम्ही आमच्या म्हणजे, एक मी मी जर गाडी चालवत असलो कनी दोन तासाचा र ता एक तास होऊन पंधरा मिनिटात पोहोचतोय मी इथ.
बरं सवा तासात.
लोतरं काय सव्वा तासात. आणि मी शिसतात यालतोरे जरा. आमची गाडी कशीय - - अ सा - - नेली कणी अशी आकासया जराशी झाली कितीची ईल. जर नाही एकोणीशे अठ्ठ्याण्वची गाडी हाय शाण्याती - - आणि तीला मो जरा - - दुरुस्ती मॉडिफाय करून- - वापरलेलीय पप्पांनी - - तेवढी गाडी चालणार हाय सांग तू चालून चालून? किती चालणार हाय ती?
होय.
मग तेच झालं - - फास्ट शाण्या पळवाय पणं इना. त्यात माळात - - मादा दुखाय लागलां. माड्यांबिंड्या दुखाय लागल्या माझ्या शाण्या परवा दिवशी खेळायं गेलतो. त्याच्यामुळं त्यात मला एका पाय लागलेला. खेळताना बरोबर- - जे मधलं गुडग्याला खाल्ली हाड असतयं कनी - - तेज्यावरचं - - आणि मला असं म्हणजे तसही ठेवते मांडी दुखाला म्हणलं मला पायासारखा असं त्याला ना गोळा त्यात माझा हात ततो काल अला
हा
सारख ारख काय हात वलाला म आणि त्यात गाडी पण फास्ट चाल ना असं वाटलत कोणतरी टॉर्चर करायला असं वाटालत मला एवढा असं वैताग आलंता त्यात एक ऊण वरण सकाळी बाहेर पडायला म्हणल हे झाला सगळ अवरून बाहेर पडाला त्यात उनाच बाहेर पडलो अस झाल विशेषान वैताग आणला गाडी वरन नको वाटलत याला तरि अनी आता परत आणि माझी तीन उद्या आज आज एक झा राहिली उद्या एक आणि सोमवारच काय होतंय काय मईत दोन दिवस माझ आता प्रॅक्टिकल राहिलय मुमात गेली दोन दिवसाची होय
कॉलेजला काय करणार मग
तेच माझं उघड झालंय शाण्या सोमवारच काय करू जर लवकर आलो बंडाला सांगितलोय म्हणा बघ जरा मी पण सोमवार येतो आलो तर येतो म्हणून डायरेक्ट कॉलेज वर अवरून तेन सगळ बघूया त्यात आणि फी आणि भरायचीय
फी होय कितीय तुमची फी
का अजून बघाय नाई मी अजून म्हणजे त्यानी सांगितले अ चौदा तारखेपर्यंत फॉम भरा आणि पंधरा ते अठरा तारखेपर्यंत फी बरा अस सांगितलय आता फी च काय करताात काय माहित
चालू झालं की मग फी होणार म्हणजे कॉलेज चालू होणार समजलं लाव बंडा
अत्ताच आलं जी मेल ई मेला माज्या की फ्लाईट सक्सेसफुली म्हणून
हा
मग बघा काय होतंय काय माहित फी किती देत्यात तेज अनी आता खरच त्यात मला एक नको भांडल्यात घरात पैसे मागायचं म्हटल्यावर तुला माहीतीयच काय अवस्था झाल्या म आता तरी घ्या तर वयात
होय
त्या हम्म त्या मग काम मिळाल म्हटलं, तर अवघड हुतय, जेवलस तु,
मला बुलवायल्यात जरा थांब जरास एक काम हाय ते करून येतो. तुला फोन करतो.
बरं बर चालतय, ठेवु काय नंतर फोन कर हा